वेळ आहे ना, वेळ आहे ना अजून एक एक, दोन दोन
हा.
हा.
व्यवस्थित ठेवलं, व्यवस्थित ठेवलं तर राहतात चांगलं त्या.
हा छान राहत्यात, पण असं कंपल्सरी द्यावं लागतंय ना, लग्न झाल्यावर किंवा मुंज झाल्या
हो द्यावाच लागत होय. हो, हो.
असं निट व्यवस्थित ठेवावं
तेच ना.
ते कडेने आपण कापड वगैरे गुंडाळून ठेवतो ना किंवा
हम्म, तेच ना.
तुमच्यात अस म्हणजे पाय पायरी
मी आमच्याकडे पायऱ्यांनी ठेवायला पण चालतं, पण जागा नसल्यामुळ मी एवढं मोठं करत नाही.
मग मी खालीच मांडते सगळं. ते पायऱ्यानी छान वाटत, पण त्याला जागा पण तेवढी पाहिजे ना?
हम्म.
त्याच्यामुळे, आम्ही मग मांडतो सगळ मग.
हा, हा, हा.
हम्म.
हा?
तेचंच पडते वगैरे लावायचं
नाही नाही नाही नाही, पडदे वगैरे नाहीये.
मंडप?
मंडप पण नाहीेये.
हा इकडं
मंडप नाहीये.
हा, मग माग काय लावता?
माग असं हे नी, पडदा लावतो पाठीमाग. पण असं वर छप्पर नाहीये आमच्याकडे.
हा हा म्हणजे मंडपच नाही, असं वर काय नाहीये, आजूबाजूला पण काय नाहीये. आजूबाजूला
पाठीमागं लावू पाठीमाग, आजूबाजूला लावू शकतो. पण वर छप्पर नाही करायचं असंय.
का पहिल्यापासूनचे?
हो, पहिल्यापासूनच तसंय.
हा हा हा.
एक वर्ष असंच हट्टानी दिरानी केलं होतं, काय होतं त्याला? हे काही पण काढता तुम्ही? असं, तसं पण ते नाही झालं. थोडेसे आग लागल्यासारखं झालंत परत.
वर
हो, त्याच्यामुळे तेव्हापासून आम्ही नाहीच छप्पर करत मग.
तुमच्या लग्नानंतर?
हो, हो हो.
मग तुम्ही प्रत्यक्ष बघितलं असेल की ते असं?
बघितलं म्हणून त सासूबाई म्हणतात नाही करायच. आपल्याकडे पहिल्यापासून पद्धत आहे ना, तेच ठेवायच. नाहीय छप्पर, तर नाही करायच छप्पर.
महालक्ष्मी पण कडक असतेत ना.
हो, तेच ना. त्याच्यामुळ आम्ही करतच नाही मग. हो, वेगवेगळं असतं प्रत्येकाचं.
हम्म, तेच ना.
फिरायला ते आलात का इकड?
हम्म.
सिं पुण्यात फिरायला वगैरे, सिंहगड वगैरे आहे ना इकडं.
नाही नाही, फिरायला अजून कुठेच नाही. पुण्यात वगैरे नाही गेलो अजून.
हो, मस्तय ते.
हा.
छान वाटत तिथं. हम्म. हम्म. हा?
जन्माष्टमीच्या वेळेस वगैरे, श्रीकृष्ण जन्माष्टमी.
असेल तिथे असेल. बघायला पाहिजे आता.
अस आणि हे एकादशीच्या वेळेस पण चांगले मोठे कार्यक्रम
एकादशी तर नाही माहीत मला
कारण सोलापूरला पण इस्कॉन् टेम्पल आहे ना आमच्या घरा जवळ होत ती पण तिकड
हा हा
असं आड रस्त्यालाच असतं असं पूर्ण सिटीमध्ये नसत इस्कॉन टेम्पल असं शांततेत जिथे शांतता आहे हे अशा ठिकाणीच असते.
हम्म
हम् मग तिथं छान वाटत होता मग सोलापूरला आषाढी एकादशी श्रीकृष्ण
हम्म हम्म
जेवणग वगैरे सग रविवार
हा
म्हणजे लोक भरपूर यायचे ना तिथं आता तर जास्त मान आले ना इस्कॉन टेम्पल ला जास्त
हो पहिलं नव्हतं काय एवढं
नाही नाही आणि शांत वाटते तिथे गेल्या्वर प्रसन
हो हो
एवढ्या रात्री पण भरपूर असतील
भरपूर गर्दी
गर्दी असेल तिथे
तर श्रावण महिन्यात वगैरे तर जास्त गर्दी राहील गोकुळ आष्टीमाला ते
ते बहुतेक
हम्म तेच त्यावेेळेस घरती भरपूर राहणार
हा आती येते
हम्म
तेव्हा दर्शन मिळणार नाही, तेवढ्या गर्दीत-
नाही भेटणार नाही भेटणार गर्दीच राहणार भरपूर तर मध्ये आधी गेलं तर दर्शन असं गोकुळा अष्टमी तर नाहीच
हां
हम्म
पण लोक येत असतील असं.
हो येेत असतील काय?
हम्म. ते मोठ परिसर आहे ते खूप मोठा आहे.
भरपूर मोठा आहे.
प्रसाद वगैरे पण अस
असतो तिथे असतो. पण आम्ही आता गेलो होतो तेव्हा नव्हता घेतला आम्ही. हम्म.
वेळ
हो हो. हम्म. बाकी काय अजून?
हम्म.
ते गेलत का? हॅल